बोलका म्हणती का? आवरल काम!
अहो! ! तुमचं!?
आवरल! !
काय म्हणत मग पाऊस?
पाऊस जोरात चालू आहे. नाशिक मध्ये पुर आलाय आता गोदावरीला उटणंड्या मारुतीच्या तोंडाच्या वरती पाणी झालंय आता खूप जास्त
हो मी इतक्यात! व्हिडिओ बघितला मी! ! आमच्याकडे पण खूप पाऊस चालू आहे, कालपासून!
हम्म तेच ना तुमच्या तिथं पण त्या ओजरच्या, नदीच्या तिथं पुलावर भरपूर पाणी असेल ना? आलेला.
हो त्यां नदी ला पण पूर आला ना पुलावरती, म्हणजे असं दोऱ्या बांधून घेतल्याय! तो रोड बंद केला तिथला! !
हो का नाही त्या च त्या साईडच्या अ! त्या साईडच्या तिकड तो तुमचा पूल येतो, एक छोटासा तो पण खराब झालेला आहे ना म्हणे
हा हो! मग त्यालाच दोऱ्या बांधून घेतल्या ना? हो! दोऱ्या बांधल्या म्हणजे मग तिथून गाड्या वगैरे काहीच जाणार नाही
हा हा असं केलंय का हा बरोबर ना मग कारणता एवढं पाणी लोक रिस्क घ्याताात जातच नाही का मग? मग आता किती एक तर सनवार आले आता नाही, का आता एक एक एक आता, चालू होतील आपली आता नागपंचमी येईल नंतर रक्षाबंधन हम्म! मगे आता बाजाराची गर्दी असती लोक म्हणजे आता खरेदी करणं हे ते चालतं, हे जाय चालते नाही का? अस. तुम्ही करता का नागपंचमी सण, साजरा करता का?
हो मग करतो ना, तुम्ही?
हम्म आम्ही पण करतो ना.
हम्म हम् काय करता तुम्ही कसा करता.
आम्ही काही नाही नागपंचमीचं. फोटो वगैरे असतो तो. अ त्याच्यावर जिवत्या वगैरे नागदेवता वगैरे त्यांचे फोटो असत. तो आणायचा तो आपल्या भिंतीवर लावायचा. नंतर मग दहा दिवस नाग. नागदेव तर दहा दिवस राहता ना दहा दिवस तो फोटो ठेवायचा असतो ना.
हो तो ना पोळ्याच्या दिवशी सकाळी काढून घ्यायचा असतो लवकर.
पोळ्याच्या दिवशी लवकर काढाचं असते मग दहा तेवढ्या दिवसाचे ते. फुलांची माळ परत अजून ते काय म्हणतात पानांची माळ.
आघाडा आघाडा.
आगाडा आगाडा हा त्याची माळ लावायची लायनची ला माळ लावायची. बुरा लाया असता नाही का त्या दिवाळीला असत ते त्याची माळ लावायची. कापसाची माळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माळा लावायच्या रोज. पूजा करायची दूध गुळाचा नैवेद्य दाखवायचा, खिरीचा नैवेद्य दाखवायचा.
ह
असं असं साजर करतो आम्ही आणि. अ पूजेला जातो म्हणजे आता समजा एखाद फोटो किंवा वारूळ वगैरे असं आता सिटीमध्ये. काही नसतं पण खेड्यामध्ये भरपूर असते.
ह
नाही का वारुळ वगैरे तुमच्या तिकडे तर असतील तसं आमच्या इकडे नाही काही आमच्या. इकड ह्या साईडला आता. म्हणजे असं मळ्याकडची जर साईड असली ना तिकडेच फक्त मग जाता लोक. तीथेच बघता मग काय करायचं ते पूजा वगैरे मग काय ताटामध्ये दूध. अ हे फळ वगैरे आणखी परत आपन. आपलं मुरमुऱ्या असं घेऊन जाता. किंवा मग शंकराच्या मंदिरात जायचं तिथं पण नागदेवता असता त्यांचा फोटो वगैरे असत तिथं पण. पूजा करायची छोट्या छोट्या मुली तर खूप छान छान मस्त साड्या वगैरे घालून. असं पूजा वगैरे करता त्यांना पण खूप मजा वाटते. आणि मेन म्हणजे त्यावेळेस झोके झोक्यांची खूप भारी मजा असती झोके खेळायची. प्रत्येक जण झोके खेळत त्यावेळेस. तस आम्ही निफाड कारखान्यावर रायचो ना तेव्हा तर खूप मजा करायचं. आमच्या तिकडे म्हणजे नागपंचमी आली का एक. असं खूप उत्साह असायचा. प्रत्येकाच्या घरी आमचे छोटे छोटे रूम होते तरी आम्ही घरामध्ये झोके बांधायचो. आणि खेळायचो आम्ही प्रत्येकाच्या -. आ म्हणजे बारी बारीने झोके असायचे खेळायचं खूप मजा यायची तिथं परत अजून- झाडांना पण बाहेर- काही बायका झोके बांधायच्या एकत्र यायच्या खेळायच्या - अशी मज्जा असे खेडयात खूप मजा असती, तुमच्या तिकडे असतील ना बांधत झोके वगैरे.
अ आम्ही पण आहे ना, आम्ही पण आमच्या गावी आहे ना अ - कायं करायचं नागपंचमीच्या दिवशी नां फोटो वगैरें लावलां की पूजा वगैरें करांयचो. आणि सकाळीं कायं करायचं पहिले अं एकां ताटांमध्यें गव्हांचं पीठं- हरबऱ्यांची डाळं दूधं गूंळ- अगरबत्ती फुलं वगैरें घेऊन ये नां पहिले सकाळीं वारुंळाला - पूजूंन यांयचो आम्हीं - आणि मं त्यांनंतर मंग संध्याकांळी चार पांच वाजतां स्वयंपाक करांयचा पुरणपोळीचां
पोरं हऊसं आहे हां हां हां
चां पुरणपोळीचा स्वयंपाक करूंन परंत संध्याकांळी मं वारुळांला परंत- तो नैवैध्य घेऊंन जायंचा.
हो.
आणि झोकांतो अं असं चिंचाचं आंबट चिंचाचं झाडं खूंप मोठं झाडं होतं - त्यांला झोकां बांधायचां खूंप मोठा झोका आणि मं सर्व - शेजांरच्या सगळ्यां बायंका जमांयच्या मं मस्तं आम्हीं सर्व झोकां खेळांयचो.
हम्मं. आणि त्यांच्यात एक हे पणं नियम पणं होते नां नागपंचमी आल्यांवर - आपणं तवां नाहीं ठेवांयचा सुरीनी कापांयचं नाहीं - असं वेगवेगळे नियंम पणं होते तुम्हीं पाळतां कां ते नियम.
अं हो म आम्हीं कडईतंच पोळ्या करतो आणि भाजी - ते वगैरें कांहीं असलं तरी संध्याकाळीच कापूंणठे ठेवतो जिवां मावदयांत नं कापण्या - जी भाजी असेल तीचं भाजी करांयची हो.
म्हणजे आदल्यां दिवशी सगळं करून ठेवायचं नाहीं कां आणि त्याचं मतं - महित कायं माहितीय कां तुलां नागं नागी पंचमीचं महत्त्व कायं माहितीय कशांसाठी करतो आपणं नागपंचमी माहिती कां तुलांला,
अं कशांसांठी करतो.
म्हणजे आपणं म्हणजे नागदेवताची जरं पूजा केली ना आपणं तरं आपल्यांला म्हणजे सरं पदूंश प्रतांखी अशा वाईट घटनां वगैरें घडतां नां त्यांच्यापासून आपल्याला संरक्षण भेटते परंत आपल्या घरांमध्ये सुंख शांती समृद्धी अं येते म्हणजे असं हिंदू धर्मामध्ये आपल्या अशी श्रद्धा आहे. म्हणूंन आपणं त्यांचं नागदेवतांची पूजां करतो असं. म्हणजे अशा वाईट गोष्टींपासूंन वाचतो आपण असं.
हो आणि आम्हीं तिकडे नां जनावरं असांयचे नां मं त्यांना आहे नां त्यां आदल्या दिवशी सगळ्या चारा वगैरें सर्व आंनू आणूंन ठेवांय लागेच कारणं बारा वाजेपर्यंत कांहींच कापतां पणं येतं नव्हतं नां
हां हां हां
मंग त्या जनावरांना आदल्या दिवशीच भरंपूर पुरेला असा चारा आणून ठेवाय लागायचा.
हो हो हो
म्हणजे घांस ऊस मका वगैरें असं मंग ते तोडून वगैरें त्यांचे बारीक कांप करूंन ठेवांयची लागायचे.
हो
केस विंचरायचे नाहीं.
केंस विंचरांयचे नाहीं.
हं मस्तं हो मंग स्कूंलला जायचं असलं कां मंग आधींच संध्या काहींचं केंस वगैरें विंचरून,
हं ठेवांयची हां आधल्या रात्री सगळं हां त्यां तववर नाहींत कडईतं पोळ्यां भाजांयच्या
तवा ठेवायचाच नाही ना,
हम्म, तवा ठेवायचाच नाही मी पण आम्ही पण नाही तवा नाही ठेवते आम्ही. काही जण करता काही जण नाही मानती पण मग नाही ठेवायची तवा वगैरे असं नाही का
म्हणजे ना सकाळी नाही ठेवायचा मग चार वाजता ठेवला त चालतो.
हा का काय बारा वाजेपर्यत उपवास पण धरता ना नागपंचमीचा.
हो मग उपवास पण धरावा लागतो ना,
हम्म, चांगला असतं ना उपवास
हम्म, तुम्ही पकडता का?
म्हणजे निमीत आता यावेळेस पकडल. दरवेळेस नाही एवढं निघत नाही आता जास्त त्याच्यामुळे नाही कोणतेच उपवास जास्त करत नाही. आज आपण बकरीला आता काही नाही निघतात जरा जरा पैकी खाल्लं पिल्लं का मग जरा निघतं मग असं पकडं जातं यावेळेस पण मग नागपंचमीला छान वाटतं त्याच्यानंतर काय लगेच रक्षाबंधन येतं नाही का. नाही प पोळा येतो ना पोळा हम्म पोळा येतो नंतर नागपंचमी नंतर
अ नाग हो नागपंचमी नंतर पोळा येतो.
पोळा येतो हा पोळ्याला पण मजा असते नाही का बैल पोळा आपल्या इकडेच म्हणजे तुमच्या तिकडं तरी जाणवत असेल आमच्या इकडे तेवढं काही नसतं पण मळ्यातले समजा इथले आसपासचे लोक जेदोरीकडं या साईड ला मळ्यातले ते असतात त्यांचे बैलं वगैरे दर्शनाला मंदिरात वगैरे सजवलेले बैल वगैरे दिसता. पण जास्त तरी नाही पण मग खेड्यामध्ये तर खूप भारी आम्ही सगळ्यात जास्त मजा कुठे केलेली आमच्या मामाच्या गावाला जाणोलीला.
फुले फुल पोळा राहायचा फुल एकदम मजा राहायची मस्त इतके बैल राहायचे इतके बैल मस्त सजवलेले मस्त आणि तिथं मंदिर आहे हनुमानच मारुतीचं मंदिर आहे. पुन्हा त्याला असे हे करायचे चक्कर मारायचे प्रदक्षिणा मारायचे ते बैले
खूप पळायचे काही जण बैलांना पण समजतं जसं काय आपल्या काहीतरी आहे. ते पण अशी त्रास देते नाही काही नाही जशे ते लोकं करतात तशी त्यांचे त्यांचे ते चक्रा मारता मस्त
भारी राहते एकदम परत पुुरणपोळी वगैरे मग काय बैल घरी आणलं काय ओळायचं मस्त त्यांना आराम राहतो त्या दिवशी बैलांना भारी वाटतं तेव्हा पण हो पुरणपोळीचं आणि गज एकदम बजबजीत खेड्यात खरं मजा राहती.
हा त्यांना कसं आंघोळ वगैरे घालायची मग त्यांना वेगवेगळ्या त्याच्या शिंगांना बांधायचं त्यांच्यावरती ते अंगावरती टाखायचं.
शेतकरी लोकं हा
हो पण हे ना आता हे ना आता खेड्यामध्ये, पण हे ना बैलांची संख्या खूपच कमी झाली. अ क्वचित हो, क्वचित दहा टक्के राहिली.
कारण आत्
नांगर नांगरणीसाठी नांगराची बैलांची गरज नाही पडत ना, त्याच्यासाठी आता मशी नरी आले ना, त्याच्यामुळं हाप प्रॉब्लेम झालाय नाहीतर आधी बैलांशिवाय कामच नवत होत नाही का बैलं लागायचीच. नांगरणीसाठी तसे आता डायरेक्ट. क मशीन आले ट्रॅक्टर ए ट्रॅक्टरने वखरून घेता नांगरून घेता. नाही का असं झालंय तेे. बैलांची संख्या कमी झाली आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आता. म्हणजे खूप चेंजेस झाले आता.
हम्म पण पहिले ते दिवसच भारी होते.
भारी होते खरंच. लय मजा यायची खरंच बैल पोळा प्रत्येक सण म्हणजे प्रत्येक सण एकदम मजेत राहायचा.
हो आणि सण आला का असं खूप उत्सुकता वाटायची आता सण कधी येतो. आणि जातो काही समजत पण नाही.
तुमच्या तिक. कडं जरी जाणवत असल आमच्या इकडं सिटीमधी तर काहीच समजत नाही फक्त जाणवतो म्हणजे आमच्या इकडं पण सिटी. टी मध्ये काही का काय असतं का खरेदीसाठी गर्दी असते पण जास्त करून अ. प्रत्येक म्हणजे नाही आमच्या इकडं असती प्रत्येक सणाला गर्दी असती खरेदी करण्यासाठीच गर्दी असती लोक. कांची असं सण पण साजरी करता हे नाही समजत कोण करतं कोण नाही हे नाही समजत असं
अ तेच ना पहिले कसे अ सर्व लोक एकत्र येऊन सण साजरे करायचे. आता प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरात.
ठीके बोलते म मी नंतर हा ठेवते मग हो.